हॅलो
करतेय म्हटलं
हो ना, काय करते?
कृष्ण काय करते?
अ आंघोळीला गेली आता ऍडमिशन कराय जायचं होत पण ते दादाला वेळ नाही मग म्हंटलं बघ ते त्यांचा फोन आला होता. मग सोमवारी सांगितले त्यांना मग आज लागला ना,
हो का?
ते बोकली एज्युकेशन आणि मगउशीर तिकडे जाऊन बसली तुझ्या लाता येऊन पहिला राऊंड मध्ये नंबर लागला असता
हा तिला ना नाशिकला पण इ्छा होती आग पण नाशिकला भाई एवढं चार पोरीस नाही बॅच नुसार राहणार ते जाऊदे बाई! नाशिक मालेगाव
नाही नाही राहिली नसती बाई ती कारण ती ना, हे होऊन जाते लगेच पेनिक म्हणजे हे थोडीशी इमोशनल होऊन जाते लगेच
कडा लागलीयस
हा त्यामुळे राहिली ना ती मग हे काय असंच बोलत राहायचं का फक्त
फक्त हो गप्पाछप्पा दहा मिनटं संप ना कस तरी तर फोन वाना
आणि म्हणून हे पण म्हणजे आप आई ना आणि बोलण तरी पण चालेलय का इंग्लिश तरी पण चालेलय का?
हा सगळं मराठी आपला आपली जी गप्पा छप्पा शिक
आणि मग हे काय? उपयोग असत अस तिथे
काय माहिती मी काय कामज काय नाही फक्त कार्य म्हणंतच त्या आणि सांगेल राज पहिलं टास्क होत त पण देवा लायन डेसी नाही पण, मला येत नाही तुला बोले कस काय मला सोपं वाटणं दील मी
हम्म हमंम्हणजे मी आ आधी आधी मला काय डाऊट होत त्यात बरच सगळयासनी काय काय सांगायचं ना की ओव्हरलॅप नाही झालं पाहिजे बोलणं की मी आता मी बोललन ना पण ते दुसऱ्या ला आलं नाही पाहिजे किंवा लँग्वेजस ती पाहिजे म्हणून मग मी म्हटलं एक्झॅक्ट काय ते पण माहीत नाही आणि रेकॉर्डिंग काय कर ते पण माहित नाही म्हणून म्हटलं करू का नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ तू माझी कनेक्शन ते मग मी ते रेकॉर्ड करू शकसो म्हणजे त्या ग्रुप करू शकतो का आपण अस दुस
नाही नाही ज्यांनी कार्या ऍप डाउनलोड केले ना त्यांना फक्त आ दुसरं कोणलाच नाही? हा मग आप मग मी हा मग आपले किरण तू मी मी सकाळी पाच जण असले तरी केला.
बापरे! !
काहीशी बोलणं झालं काहीशी नाही झालं बा का पण बोलणं काही नाही कॉलनी उचलला ना.
हा बरोबर म्हणजे पूर्ण मग दहा मिनटं ते बोलावंच लागेल का ते मध्ये कट झालं तरी पण
अ दहा मिनट बोलायला नाही तर म्हण वाटणार तर तेन देवाना जेव हा आपण कुठं काम करायची होण तर ठीक नाही होण तर ठीक आच चालू ठेवा ना
तसं नाही हो पण माझ सपोज आपण स्टार्ट करा काहीतरी बोलायला काय नाही आपण किती पण बोलू शकतो. तो काही प्रॉब्लेम नाही. पण मग नेमकं काय पर्पस बोवा नेमकं हि जे रेकॉर्डिंगचे हे काय करतील ब म्हणजे काय कुठे. असं प्रश्न येतातच ना.
ते असं उलट आपले जर संभाषण कौशल्य. छान वि ना ते आपले तिथे हाई करते निवड तुमले बोलाले ह. जस ते नि का ते सकाळी गुड मॉर्निंग इंडिया म्हण
हा हा रेडिओ वगैरे.
ते असं कोण असंभषण. कौशल्य छानचे तर त्या व्यक्ती निवडला जातस. हा आजकाल लोक म्हणजे शिक्षण घण सांगत पण बोलायलाच स्किल नाही. णा काही नाही अस शेवटी ते आपले वाटच की ना ं शिक्षण त्या ना शिकषण. शिक्षने महत्व नसते तर ते बोलायला मी महत्व आहे ना काय बोल रला काही नाही.
हा ते पण बरोबरच शे.
आपले समजवता येस का ते शिकवता येस का काही लोक खूप शिक्षित घरहातच पण. नॉलेज मात्र शून्य बोलाण डंग नाही राहतेच मा असं.
हा ते मडताना येत ब तसे जे काय असे ती गोष्ट मांडता नाही येत ब.
म आता पहिलं म्हणा खूप. सुंदर रेकॉर्डिंग बेलेत होते ते आज मी दिसच बरोबर.
म्हणजे ते शो पण करतस का कुठेतरी.
मग म्हणजे आपणच आपलं शो उपाय आपण पाहू शकतो असं. मग ते आज पाच स्टार तीन स्टार असं भेटतस ना.
अच्छा आणि एक मिनिट ना कायत दहा रुपये सांगायचे एक मिनिट दहा रुपय मग जास्त खूप छान अस. प्रभावी शे बोलण किंवा त्याची भाषा शैली खूप छान त्यासलेच भेटे अस. सगळंं नुसतं आपण रँडमली बोलत बोलत मग.
नाही जे काम कर राहिले ना ते ना ते काम चेक करतील आणि त्या भेट. ते.
कंपल्सरी सगळं असलेच का टेस्ट केल्यानंतरच की.
हा टेस्ट केल्यानंतरच टेस्ट केल्यानंतरच कोण सुंदर वेळचे पूर्ण. दहा मिनटं जे पाटील.
हम्म हम्म हम्म हम्म. अच्छा आणि ते वायफाय नेटवर्क आपल्या स्वतः नेट. क हे करू शकतात का आपण.
म चालस ना आपला स्वतःला मोबाईल पाहिजे नेटवर्क पाहिजे तेव्हा तर आपण जे होऊ शकतोत ना.
नाही नाही वायफाय वायफाय सांगेलच ना तिथे त्यासी.
हा ते ते पण मग आपण नेटच रिचार्ज टाकत मोबाईल.
हा हा बरोबर बरोबर मी म्हटलं की आपण स्वतः नेट म्हणजे माझं ते. खूपच कन्फ्युज समचे त्यात.
ते कंडिशन राहतीस भाई एवढं फॉलो कर त मग बस मी तर डारेक्ट फटाफट फटाफट करून मोकली जा्या राम नाम तर्फेशी
ते काय सहा रेलेम काय.
हा बचत गटच ना एम एस आर एल एम हय करतो मोबाईलले सर्च करते माहिती आहे ना मग वेगवेगळा जस बँक. की सी आर पी आय सीआर पी डी पी सीआर पी कृषी. पशुसकी तसच आधी हे कार्या ऍप न म्हणजे ऑनलाईन राहत सगळं काम.
अच्छा.
हा आता ते बचत गट पडना म्हणून आपले माहित पडले नाही तर काय
हा मग तेच नाही आमना यथे ना एक बाईशे पुण्याला असती मग ते आता त इथे सुट्टीस माहेरीच ना माहेरी मग आता आमला वायफाय नेटवर्क राह घालतील ना नेटवर्क नाही वाटत मग ते एक दिवस असेच मला म्हणत होती मला थोडास वायफाय नेटवर् पण हवं होत आणि आवाज नकोय हवी म्हणजे शांतता पाहिजे काही तरी करायच म्हटलं ठीक आहे म्हटलं मग ती काय तरी करत होती बाई त्या ऍप असंच काहीतरी टाकीती वगैरे हा मग काय माहिती मग ते कार्या अँप असं काही तरी बोलले नाही वेगळंच काही ते नाव संगतीनी
नाही राहतच ना या जच्या एन जी ओ राहतच ना
हा हा
हो तर आवडत जसा काही प्रोग्राम
चार मिनटं दहा मिनट कंप्लीट होऊन जात मग
हा हा चालेल कार्तिक कुठे? हॅलो कार्तिक कुठे आहे? म्हंटलं
हॅलो आता चल म्हटलं हा वर्क करू म्हटलं असं असं कॉल करते तो चिकून पाही राहिला
स काय म्हणत ना बावडले म्हणे कार्तिकला फोनच केला आणि आले तशी म्हणे मी कार्तिकला फोनच केला नाही म्हणे मी आली तशी कृष्णा म्हणताय त म्हणजे त्याला फार आवडते पर म्हणे मी मग लगेच परशा कसा म्हणतो ना. नाही मला जास्त आवडते म्हने. हा मला जास्त आवडते म्हणे बबू दिदी पशप
हा बाई क शु रात्री परवून दिस. हा आमची दिदी म्हणे ती आमची बहीण नाही म्हणे म्हटलं सगळ्यांचीच दिदी ती आता. हा.
कार्तिक न
पण मग नंतर तिला एकदम मिळ्या सारखं व्हायला लागल मग मला करळत होतं म्हटलं आता ठीक
हा आहो म शेवटी जास्त दिवस बी बोरच बस ना कुठे बी लहान काढता कसं राहतच.
हा आणि ते कोणीच नाही ना सोबत कोणी राहतं का मग तिर मी छान
आणि एवढी जाव नाही या ना बी माहिती ना बाई फक्त तु ना आकडेस तेवढी बस.
नाही व अपार्टमेंट म पण अस कोणी किसान कमी जातं ती एक पोरलेव ग तुमी पण ती बिंडोकं वणीच हे म्हटलं जाऊ दे मग. हा तिला सोबत नक कोण राहत का म गप्पा मारण ही थोडी फार जाती थोडं बाहेर जातात क छान करमिजात तिले. नंतर नंतर अस व्हालागल.
ह ति ती मैत्रींनी कर आहे किती वेळ हा सायन्सच.
ह के टी एच एमले का नाही कोणतं कॉलेज एम ए जी.
आपल एम ए जि लेट कर घ बई काही इकडे तिकडे जाऊ दे करमेना करमे दि काही अज नाही एवढं.
आणि बाराई होईन का नंतर मग छान बाहेर पण पाठवल काय वाटत हे बाराई वगैरे हो तोपर्यंत ति पण थोडस असं ए व आस.
नाही तशी ती स्ट्रांगश एकदम ताई.
ते थोडी गुरमरुख क मजार -मजार म्हटली हि रास का आणि परत
एकटा सोडेलच नाव कधी. आज का कढी, चपाती, पनीर भाजी,
बापरे व्ही ग्या स्वयंपाक?
मग सकाळी लवकरच करणार पडस ना जाण पड सकाळ इकडे तिकडे जातात पट पट.
ते पण आवराय घे म सगळं. असं तर काय कधी बोलूनेत कार्या ॲप
नाही -नाही अस्या गप्पा छप्पाशीे काय ते मग खांबाचे काही बोला पैसा घेवा
हा नाही असं कधी बोलू नयेत बुवा कार्या ॲप
परठे होण्या बस म्हटलं वायफाय नेटवर्क जाई वगैरे बोन कटणी किंवा आवाज नाही तीशे काय ॲप म्हात्या कार्या मा? नाही नाही किरणचे का पण कार्या ॲप मा?
तिला फोन कर पहिले असं साधा डाऊनलोड कर का म्हणा तू हा ना तिला म्हणा डाउनलोड केलं का मणा तू मग आपण कॉल करू म्हणा.
बर बर आणि मग ते डाउनलोड केल्यानंतर तिने पण अस ती लिंक कोण पाठवे पण तिले कार्या ॲप नी?
तुला पाठवली तू तिला पण पाठवली चालेल मी पाठवलेली आहे तिला
बरं बर बरं
पण पण तिने डाउनलोड केलं काण त्या तिच्यावर आहे हा कोण लपी कोण लिपी तु टीचर लोक वगैरे कोणी
बरं बरं म्हटलं सध्या आम्ही टीएट ना
चालेल चालेल येतरी मग चाले चला आव